हॅलो. हॅलो.
बोला मॅम
आवाज येतोय. हॅलो.
हा येतो.
हम्म बोला हा बोला. हॅलो काही नाही हा चहा बनवते.
हॅलो.
हो येतो येतो हॅलो
तीच
हा होय घरीच
हो हो
तुम्ही काय करताय.
हम्
पाऊस आहे जोरात चालू आहे पाऊस आणि काय?
तिकडं पण आहे दोरात पावसच काय नाही. ण आता घ्यायचा.
काय फिरायला गेला नाही कुठ?
आज कुठे जाय होतं आता पाऊसचालाय पण थांबलोय.
हम्म भारी आहे तुमचं. चांगलं आहे म्हंटलं तुमच हा घेतलात का नाही. हा हा नाही का होय?
नाही.
हा बोला.
हंम काय करायला लागलंय.
काय नाही चहा बनवते बाहेर खेळतय.
हा
चहा प्यायचा आता.
हम् हम् हम
तुमचं काय चाललंय घरीच आहे का कुठे बाहेर गेला. झाली की चालूय तिचे पेपर.
काय चालूय काय कराला आला झालीत आमची
रोपच चाललय.
होय.
हम्म
झाली का नाही अजून
हय चालू थोडं थोडंफार आपण काय जात नाही जातात सगळे घरचे पाडलीत की?
होय.
हम्म
हम्मम ते मला फोन केलाता रोटर साठी
हम्म म
म म्हटलं नाही आता कामं चालू आहेत आमचं पण
हं हं
हम्म
देशीला का नाही एक-दोन दिवस आम्हाला पण
हम्म
रोटर येता मिळना झाल्यात आमाला
होय सगळ्यांची गडबड चालू आहे त्या दुसरीकडं भावकीत पेरल्यात होय हम्म कोणाचं घेतला?
होय तुमची भावकी मोठी हाय काय माहित बा? कुणाचा घेतला?
हं हं
आणि काय काय म्हणताय?
काय नाही बघा निवांत.
पाऊस हाय चालूच हाय काय थांबत नाही. पोरं आणूनच शांत बसणार हाय आता
होय
रोपचे तरी काम होत त धरण नाही आता पंच्या्णव टक्के झालय नव्वद टक्के पंच्याण्व टक्के हाय होय अजून काय नाही एवढं.
जरासं जाऊन पाणी ओता की जावा त्याच्यात
हम्म तुम्ही जावा कि.
तुमचं धरण
असुदे आमचं धरण फिराय नाय येत नाही धरण बघायला.
आम्ही ते कशाला बघाय येऊ तिकडं तेवढ्या लांब
म यायचं फिरायचं जरा
आम्ही जाणार आलमट्टी बघायला.
हम्म जावा कधी जाणार हाय सांगा?
आता केलं हेलिकॅप्टर बुक
हम्म
जायचं मग
होय तर पावसाचं तुम्हाला हेलिकॅप्टर सोडत्यात.
होय पावसाळ्यातच हेलिकॅप्टर असतय आमच्या इथ उन्हाळ्यात तिथं आजारी पडत हेलिकॅप्टर
हम्म
हम्म
जरा थापा मारायच बंद करा.
हं हं हं
काय काम नाही म्हणून थापा मारत बसायचं ते.
हम्म.
काय म्हणाल्या ती बारकी?
हाय खेळत्या आत्ता झोपून उठल्या, एक झोपलाय.
हां.
झोप झाली की मग खेळती चांगली.
काय झोप होत्या की नाही?
त्याचा आहे की अभ्यास. अजून झोप झालेली नाही, झोप पूर्ण झाली की मग अभ्यास.
हम्म.
हम्म अभ्यासाचा कंटाळा लई येतोय. अभ्यास नको, मार खातोय आणि मग बसतोय.
हम्म.
हम्म.
शाळा होती का सुट्टी होती आज?
काय ते आज होती की शाळा आज वारकरी झालेला.
हम्म.
आज दोन वाजताच घरी आला.
हम्म हम हम्म हम्म.
आता उद्या सुट्टी आहे की शाळा आहे काय माहिती?
हम्म हम्म.
अभ्यास अजून करायचा आहे, अजून काही मेसेज नाही आलेला त्यांचा.
हम्म हम्म हम्म.
परवा दिवशी सुट्टी ती भरून काढायची आहे उद्या बोललेली.
हम्म हम्म हम्म.
मग आता देतील उद्या शाळा घेतील.
चांगल आहे.
हम्म. आणि घरचे कुठे गेलेत?
आहेत घरात मी बसलोय दारात येऊन.
हम्म हम्म. आणि कधी येताय मग आमच्या घरी गावी?
काहीतरी जेवण बिवण घाला काहीतर करा.
जेवण केलं की तुम्ही येत नाही.
मग काय करायचं सांगा? जेवण केलं की तुम्ही येत नाही.
असं निमंत्रण द्यायचं आधी एक.
होय निमंत्रण आता काय परत आणि लग्न करायला पाहिजे आम्हाला.
हां पोरांची करा.
आं हॅलो! हॅलो!
हॅलो!